हा ब नमस्कार. कार कशात?
मी बर आहे तुम्ही सांगा तुम्ही कश आहे.
हा मस्त.
आणि काय करत होता तुम्ही
काही नाही बसल बाहेर. काय म्हणत. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा आवाज येईना का.
हॅलो हां आता आला मला तुमचा आवाज आला आला आला तुमचा आवाज आला मला हॅल. माझी माझा आवाज नाही येत काय?
हा येतो येतोय बोला.
हा आणि काय करतो का तुम्ही?
काही नाही बसल बाहेर.
अच्छा अच्छाच्छान.
काय म्हणत म्हणजे हाऊस हाऊस वाईफ आहात. काय झप करतो बाहे.
मी हाऊस वईफ आहे. माझी मुलं आहेत एक मुलगे माझा. तो मोठा आहे सात वर्षाचा आहे आणि माझी मुलगी एक ती ती ती चार वर्षाची जे
हा, हा. म्हणजे घरी बसून करायचं की काही तर मग.
काय ह्यांच्यामुळेच मला टाइमच नाही भेटतं. ह्यांचं समर व्हॅकेशन चालले तर हेंची शाळा नाय सुरु झाली अ अजून हाय ना वीस, पंचवीस दिवस हाय यांची शाळा अजून. ते खूप त्रास देतात ते दोन एवढा लढता हे ते ल ल लढत बसत नाही एवढं खूप भांडतात हे.
हा म्हणजे आप आपल्या घरी काहीतरी गेले की थोडा हसबंडला सपोर्ट भेटतो ना. आजकाल कस महागाई भरपूर वाढलेली आहे.
मी तर हेच करते प्रे करते की हेंच्याच कामाला खूप तरकी येईल की मला काय करायची गरजच नाही पड पडायला पाहिजे. मी तर हेच म्हणते की, मी हेच प्रे करते की हेंच्याच कामाला खूप खूप तरक्की आहे की मला कायच करावं लागे नाही पाहिजे. मी मस्त फ कारण की मला ह्यांच्याचकडूनून मला टाईम नाही भेटत जे सकाळपासून ते रात्रीपासून बस ह्यांच्या मागं मागं मागं फिरत राहा. की माझी मुलगी तर मला खूपच खूप त्रास देते, खूप त्रास देते. ती जेवणार नाही, तिला, तिला फोन पाहिजेल. तिला टी व्ही पाहिजेल. हो ती लाग तची आहे चार वर्षाची आहे. जे पर्यंत तिला टी व्ही नाही भेट ना तिला फोन नाही भेटत ती जेवनारच नाही.
हम्म, हम्म.
मुलांना ना हे खूप घाणेरडी सवय आहे, की त्याला फोन पाहिजे, त्याला खूप गाणं दिसवं ना हे कि त्यांला फोनच पाहिजे, त्याला टीव्हीच पाहिजे, त्याला स्क्रीन टाइम पाहिजेच म्हणून तरीच ते ख ते जेवणार नाहीतर ते जेवणारच नाहीत. तुम्ही ज्या तुम्ही काय तुमाला काय काय तुम्ही करा पण आम्ही जेवणारच नाही. तिथ मला अशी म्हणते तुम्ही काहीही करा पण मला फोन द्या, तरच मी जेवणार. मग मला हा ते द्यालाच लागत मग तो फोन.
हा, हा म्हणजे अगोदर मोबाईल द्यावा लागतो का तर मग द
त्याला त्याला ऍडिक्शन लागलेली, त्याला सवय लागली फोनाची, तर काय करायचं?
हा म्हणजे ते कसं अगोदर जेवत नाहीत, मग परत आपण मोबाईल दे
हो कधी, कधी काय होत, कधी कधी काय होत ती आपले अ ते शेजारचे मुलं असतात ते फोन घेऊन बसतात, मग त्यांना बघून पण ह्यांना वाटत की अच्छा असं असं बघूनच खायचं का. मग हे पण तसंच त्यांच्या नकल करतात. की हा तो खातोय ना फोन बघून, तर मी पण तसच खाणार आता. तर असं करतात मुलं ना की एखाद दुसऱ्याला बघूनच ते हाय ना असे करतात. माझा मुलगा पण असंच केला त्यांनी ना तो दुसऱ्यांला बघायच अच्छा असं असतं का कि बघूनच खायचं अगर नाही म अगर नाही आईने मला फोन दिला तर कसं करायचं. अच्छा रडून करायचं का तर मग तो रडतो, मग असं म्हणतो, मग हे माझी मुलगी पण मला तर अस धमकीच देते. की तुम्ही ज्या करा म तुम्हाला देण मग जेवणारच नाही‌ तुम्ही पहिला मला फोन द्या. मग ह्यांच ऐकायला लागतं. डॉक्टरकर गेलो, तर डॉक्टर घेतात काय ना तुम्ही ह्याला जेवायलाच नका टाका तुम्ही याला त्याला सोडून द्या. मग आई ये आईला तर वाटतच ना नाही माझ मा माझ्या बा खायलाच पाहिजे काय नाही होत तुम्ही घ्या मग फोन घ्या मी कितीतरी डॉक्टर गेले होते मी काही वेळा गेलेले पण ते हेच म्हणतात मला तुम्ही ना तुम्ही त्याला सोडून द्या तुम्ही त्याला दच नका फोन तुम्ही त्याला सांगा म मी तला जेणारच नाही देणार त अशी माशी राहा तू राहा असंच राहा पण आयला नाही वाटत ना कि माझा बाळ असा राहाला पाहिजे मग ती किती जाऊ दे कि तू घे फन पण तू खा काही कर पण तू खा बस आयला हेच वाटतं ना की माझ्या मुलाने खायला पाहिजे
हो मम्मी हाक मारलाारी
हॅलो
हा बोला
आईला हेच वाटतं ना कि आपल्या बाळाने खायला पाहिजे
झोपेल म्ह त्यां झोपेलम जो पिऊला जो पिऊला लाेवन हं
हॅल हा मी हेच म्हणत होते की मी आजकालच्या पोराला ना खूप ऍडिक्शन झालंय फोनाचा खूप सवय लागलीय
हो ना म्हणजे मोबाईलशिवाय ते झोपतही नाही आणि जेवत नाही काहीच कुठेचल त्यांचं मग बश
हो त्यांनी काहीच नाही करायचं अग तुम्ही त्यांना फोन नाही दिले ना मग ते तुम्हाला एवढा त्रास देईन एवढा त्रास देणार की तुम्हाला असं वाटेल की ह्याला फोनच बर आहे तू फोन घे आणि गप्प बस साईडला पण मला मला त्रास नको दे असं वाट कुठ गेल ह कुठही गेल आपण तिथ पण आपल्याला कुठे कुठे गेलही कुठे ही गेल आपण तीते पण आपल्याला असंच वाटत, की ना तू फोन घे, आणि तू तू शांतपणे आपल्या साईडला बस बस मला आपलं काम करू दे आपण आपण कपडे घ्याल गेलो बाजारात तरी पण आईला असंच वाटतं ना की माझ्या मुलगीने मला काही घेऊन द देणार त तू फोन घ्याने साईडला बस मग ते मुलं तसेच ते होतात ना मग त्यांना तशीच सवय लागते. की हा आईने आपल्याला फोन दिलाय आपण ह्याच्याच आता फोनच आपली दुनिया आहे. हे सगळं आहे. सगळं कुच
हा ते तर आहेय म्हणजे आपलं आपण हे काय करतो की, मोबाईल घेऊन बसलोय शांत मग थोडा वेळ देऊन टाकू, म्हणजे सगळ्यांसमोर बसलं की बसू देत नाही. दंगा मस्ती करतात. मग ते मोबाईल दिले क ान बसतात, मग आपण
शांत बसत, पहिलेहि पहिले कशा असायच आता पण लहान होत ना तर आपल्याकडन ग्राउंड असायचे ते हो, तर आपल्याला खेळायची खूप जागा होती ना खेळायला तर म्हणून आपल्याला कधी ना असं वाटलंच नाही की आपण टीव्ही बघत राहू आपल्या टायम फोनच नव्हताच पण टीव्ही, टीव्ही असायचा पण आपण टीव्ही पण नाही बघायच, आपल्याला खेळायची खूप जग होती, आपल्याला खेळायला पोर होती. आजकालच्या बाळ ना तर ते काहीच नाही ते ग्राउंड नाही. ते ते जगा नाही. खेळायला, आणि मुलं पण नाही त्यांना खेळायला. त्यांना फ्रेंड फ्रेंड असतात मग त्यांनी आपल्या फोनलाच फ्रेंड बनवतात त्यानला गेम गेम ती डाउनलोड करणार. हेच त्यांच काम आता कितीही त्यांना त्याना हेच काम करणारे
हो म्हणजे ते गेम म गुंतले राहतात, ना की आपण हा जरी मारली तरी ते बरी बघत आपल्याकडे इतकं ते म्हणजे व्यस्त होऊन बघतात मोबाईल
उत्तरच नाही देत आपले आपण जे बोला ना की तू जेव रे तू जेव ना तू, तू ना काय उत्तरच नसत त्यांच्याकडे त्यां त्यांना माहतीच नसत की आम्ही त्यांच्या संग बोलत. सगळं त्यांच ते तिथच लागलेलं असत ध्यान मोबाईल वर तुमचे तुमचं झालंय लग्न?
मग अजून काय म्हणता, आमच्या इथं म्हणजे खूप लेकरांना म्हणजे हे होतं हे करतात म्हणजे मोबाईलच दे मगच जेवणार मगच हे करणार,
तुमची तिथं खूप जागा असा
हो जागा आहे खेळायला पण म्हणजे सोबत लेकरही पाहिजेत ना खेळायला, ते त्यांचा मूड मोबाईल बघायचां आला की मग ते मोबाईलच मागणार ले बाहेर पण ऊन पण भरपूर आहे ना
हो हे पण अशी ना महत्त्वाची गोष्ट आहे. की लोक आजकालच्या मुलाला ना खेळता येतच नाही. ते एकट पण नाही खेळू शकत, ते कुणा संंग पण नाही. ह अगर तुला सग ते खेळायला पण लागल ना तर ते ना भांडणच करत राहणार.
हो ना
त्यांनी माझं हे घेतलं त्यांनी माझं हे घेतलं.
हो ते तर आहे म्हणजे पहिलं कस आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे मोबाईल नव्हता, आपण जास्तीचा टाइम तर अस खेळण्यामध्ये किंवा स्टडी करण्यामध्ये घालवायचो, पण आत्ताच्या जनरेशनला कसं झालंय मोबाईल, फोन, लॅपटॉप सगळ्या म्हणजे, इलेक्ट्रिक गोष्टी सगळ्या आहेत आलेल्या अवलेबल आहे. हो सगळे अवेलेबल आहेत, मग त्यांना जे खेळ आपण स्वतः खेळतो ते मोबाईलमध्ये ते बघूनच खुश होतात ते सतत कधी म्हणजे खेळण्याचं हे करतच नाही.
पण असं खेळू शकतो. त्याला हे माहितंच नाय मी कधीकधी त्याला सांगते अं मी लहानपणी आम्ही असं खेळायचं आम्ही तसं खेळायचं तो असं करतो, अच्छा असं असतो का असं असतो तुम्ही खेळायचं का मी हा मी आ्ही लाह अशी खेळायचे आम्ही ती नाय का जसे अम ते रशी टपायचे
हा हा हा
तुम्ही कधी खेळलाय तसं
हो आम्ही म्हणजे खेळायचो लहान असताना पण आजकालच्या मुलांना आपली बरीच खेळ माहिती नाहीयेत त ते फक्त गेम खेळतात नाहीतरी मग काहीतरी म्हणजे रील वगैरे बघत बसतात. अ उरलं सुरलं याच्यामध्ये तर रील म्हणजे, अ एखादं हे स्टडी करणार थोडा वेळ कुठला तरी क्लास असेल तर ते करतात बाकी सगळे म्हणजे इलेक्ट्रॉनिकच खेळ ते खेळतात.
हो
चला बरं वाटलं तुम्हाला बोलून म्हणजे खूप दिवसांनी कॉल केलात. असंच कधीतरी करत राहा. म्हणजे कसं म्हणजे आपलं ही कधीतरी म्हणजे बोलणं व्यवस्थित होऊन जाईल. कसं आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये असं जास्त असं बोलणं होतच नाही.
ते तर हाय मला पण खूप छान वाटलं तुमच्या संग बोलणं ओके हो हो ओके बाय मम्मा अब मे बोल सकती ह